काय म्हणतात? काय आडनाव आहे ताई तुमचा?
याच्यात नाव नाही सांगाय लागत ना ताई?
नाही का?
नाही.
मग मी तर सांगितलंच मला आधी
मग तो साधा कॉल होता आपला, हे यांच्यातलं आहे ना कार्यामधून?
हो काय? काय किती हो का काय काय झालं तुमचं कार्यमधलं पूर्ण.
माझे ते आधीचे टॅक्स झाले पूर्ण? आणि आता हाच बाकी आहे.
हाच नाही होऊन राहिला सगळ्यांच याचाच प्रॉब्लेम येऊन राहिला. हाच ऍप पूर्ण निहून राहील मायक्रोफोन द
तीस जणांना कॉल करायचे आहेत ना?
हा तीच कॉल म्हणजे एकालाच सहा कॉल केले की तिथे तीस कॉल होतात पूर्ण
एकाला सहा आणि एकाला पाचच करायचे आहेत.
तर पाच बायाला पाहिजेत ना ते?
सहा बाई आल्या पाहिले सहा.
हा.
हम्म.
आणि तेच्या होतंच नव्हता, माझ्या हेच्या वरून आतापर्यंत हा कॉलच नव्हता होत, माझ्या हेच्यान मोबाईलवरून.
हो गं.
मग आता ह मग आ तुम्ही दिसत म्हटलं, बा हेच्यावर व्हॉट्सअपवर दिसल्या म्हटलं. करून पाहणे.
हो ना हो ना आ किती झालं मंग तुमचे कॉल?
माझे सोळा झाले.
हो काय?
म दोन तीन दिवस झाले काही केलाच नाही मग ते होतच नव्हतं. इशारा समजला काय अन तुमचा ती युजरमध्ये कॉल आहे असं सांगत होता तो. हम्म मग तेच्यामुळे मी एंट्रेसच नाही घेतला. म्हटल जाऊदे आता हे होत नाही तर, काही इलाज नाही त्याला.
हो ना, हो ना.
हम्म.
सोळा झालंय मग आता बाकीचे, बाकी आहेत अजून.
हो सोहळा झाली माझे. मी लावून पाहिला आमच्या गावात तर लागतच नाहीे कॉल एक कॉल आणि एका व्यक्तीला जर पाच वेळा कॉल. करून घेतला की नाही, नंतर म्हणते कॉल झालेला आहे म्हणते तुमचा.
हा ते एका व्यक्तीला पाचच वेळ करा लागते, ना मग परत नाही होतं.
नाही ना मग मी पाच वेळा केलाय नाही, ते व्यक्तील तरी तो म्हणते की तुमचा कॉल. झालेलं आहे म्हण त्यांच्यासोबत.
हो काय, मी म्हणते. कसं झालंश ते समोरच्या व्यक्तीच्या तीस झाले, अशील कंप्लीट त्याचा टास्क अशील.
हो नाही त्यांचं बी झालं, राहिलेलंच आहे त्यांचं बी. हम्म.
मंग काय माहित कसं, काय सांगितलं कसं काय झालं ते,
आणि त्याच्यातला कसं आपलेला तेवढं समजत नाही ना म.
हो ना.
हम्म.
बाकीचं.
काही नाही बा काय म्हणते, पाऊस घिस तुमच्या इकडे.
पाऊस काही नाहीये, आज तर ऊन मस्त तापत आहे इकडे.
हम् हम् अं हं.
तुमच्या इकडे आला, का पाऊस.
नाही नाही आमच्या इकडं पाऊसच नाही तुमच्या गावाच्याशीच शेजारीच आम्ही.
हो हं हं हं.
सौंदळा
हाव ना.
हम्म हा.
आणखी काय कुठं, गे- गेल नाही का फिरायला बिराय.
नाही काही फिरायले वगैरे, गेल नाही आम्ही.
नाही काय, हं हं हं.
शाळा राहते, मुलांच्या क्लासेस असतात. जातात पण आता आमचं होतंच, ते पोरीचे वेळेला.
हो ना.
शाळा सोडून कुठे जायचा ना आपण.
नाही ते शाळा असले की, तसच आहे ना नाही.
अ तशी तिने उन्हाळ्याचे क्लास चालूच होते. नवोदयसाठी.
हा.
तुमच्या इथं कोण घेते नवोदयच्या क्लास?
आमच्या इथं काय माहिती ते एवढं काय माहित ना मला.
नाही काय
माझी जाऊबाई घेते ट्युशन पण ते नवोदयाची घेते की नाही ते नाही माहित.
हा हो का.
हम्म.
तुम्हाला जर तुमच्या गावातच मग कान्वट वगैरे नाय.
हो सर्वच आहे आमच्या गावात.
ह. म हेर खेडल्यापर्यंत तुमच कायचं काम नाही मंग गावातल्या गावात होते ना.
हो हो. आणखीन
आमच्या गावातले मॅडम आहे तुम्ही हो काम झाले.
हो काय?
काही झाले काहीरा अरले.
हा ना.
हम्म.
हम्म ठेवू का मग मी आता अधिक नंतर करते तुम्हाला कॉल मग पाच मिनिटांनं. होय की नाही पाच कॉल करा लागतात ना अजून. चार कॉल करायला लागतात अजून माझे तुम्हाले उचल जा मंग काय.
हा हा उचली ना मी आता करते तुम्हाला रिटर्न. चालेल ना?
करा करा हा हा चालते चालते लावा.